हॅलो
हॅलो
मं झाल का नाय ऍडमिशन.
न्हाय अजून चालू हाय अजून प्रोसेस मध्ये हो
का काय काय दिलं- बर
काय कागदपत्र डॉक्युमेंट आणि याच काय झालत ते अपडेटच वेगळं दाखवाले. त्या ब प्रॉब्लेम आला जरा सर्व्हरचा फीच्या फीच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम आलाय.
हा हा हा हा गदा वाले हो तेज्या मध्ये
हम्म हम् फॉर्म भरलाय.
ते किती भरायची आहे फी?
ते एक पंधरा हजार.
पंधरा?
पंधरा हजार भरायचे आता.
बरं
मग नंतरच्या टप्प्यानें मग वाढी होणार.
नंतर आणि भारी लागतंय काय आणि टप्पा टप्प्यांनं दोन वेळा भरायची.
हा दोन वेळा भराया लागत्या.
बरं म्हणजे
आता भरलय हम्म सेकंड ईयरला आता तेवढीच लागते. आता जरा भरले की परत मग स्कॉलरशिप चालू होत्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा एबीसीएसचा.
हम्म.
मग तिथन मग हे येणार भरायचा तिथन मग चालू काँलेज चालू झालय आता.
कॉलेज म्हणजे कॉलेज ऍडमिशन चालू आहे फक्त आता म्हण म्हणजे अजून लेक्चर चालू नाहीत.
लेक्चर चालू आहेत की आता काल दोन दिवस झाले लेक्चर चालू झाले आहेत त्या सर्वरचा प्रॉब्लेम अस असल्यामुळे जरा हे झाले प्रोसेस मोठी आहेना ऍडमिशनची फॉर्म भरून त्याच प्रिंट मारून ते मागच्या सेमिस्टरचं तेन चला जोरथोडताते ना
हा हा मागच्या सेमिस्टरचं पण सगळं काय असेल ते.
हम्म हम सगळं आता हे करायला लागतंय मग बाकी काही जेवण झालं काय? हम्म सगळं जोडा लागतय त्याला जेवन जाँब वर गेल नाही आज?
हाय की कामारच हाय की.
हां हां हां हां काय ते ह्याच्यात बँकेत आहे का तुम्ही?
हो हो
हा हा फिराय गेलता कुठं दंडोबाला?
जायच म्हणाले आणि दुसरीकडे आता.
दंडोबाला जाणार होता गेलता काय?
जाऊन आली का काल. काल रविवार.
कोण कोण गेलतं?
होतं की तिघं चौघेजण होतो.
हम बस नि गेलता का कसं गाडी वरणं?
हम्म गाडीवरनच की गाडी जाते मदन जवळ हाय इथं.
म्हणं तुमच्यातन कुठ कुठ जाते?
मधन म्हणाला त्याला आता ह्या तरी इथन आता आपल्या गावातन जायचंय हेला खंडेराजुरी खंडेराजुरी मग हरवली.
हा
हरोल्ली तिथन मधन हायवे ला जात नॅशनल हायवे ला तिथन जाता येते.
हा हा हा ह जाते होय हा हा. भारी आहे काय बघायला?
आहे चांगलंच आहे बऱ्यापैकी तस. आता जावक बावड्याला
आता पाऊस पडल्याशिवाय काय गगन बावड्याला तिकड पाऊस चालू हाय काय बघाय पाईजे.
आता वीस तारखेपर्यंत काय हे नाही म्हण म्हणजे ऊनच आहे.
हम्.
वीस तारखे पुढं पाऊस चालू होईल मग.
पाऊस चालू आहे व्हय, तिकड आता पडालाही नाही काय मी
इकडे काय नाही ऊन पडले. तिकडे जाऊन आले वाटत की.
होय आम्ही गेलतो एकदा उन्हाळ्यात गेलतो आम्ही मे मध्ये. अ मे नाही एप्रिल हा मे ला गेलतो तेरा मे ला गेलतो.
हा, हा, हा, हा
भारी होत बघायला तिथं गे हेचं मंदिर आहे ना तिथे गगनगड ला गेलतो. गगनगिरी महाराजांचं, गगनगिरी महाराजांचं.
लांब आहे ना किती किलोमीटर येते
न एक सत्तय ऐंशी किलोमीटर होउल की.
शंभर होते. गाडीतनच जाया पाहिज गाडीवरून ताबूत
गाडी करायला पाहिजे गाडीतन निवांत जात. गाडीतून नाही ते कोल्हापूर कोल्हापूरात एक चाळीस किलोमीटर.
कोल्हापूरातन चाळीस आहे का?
हा. जवळ आहे वातावरण बी भारी होते आपल्याच तेवढच आहे.
कुठं आपल्या इथं आहे आपल्या इथे पण बरच आहे की आपल्याला कुठं काय वेगळं आहे.
हम्म, वातावरण तिकड भारी आहे ना जरा ते हच्याकडे असं गावाकडचते पूर्ण
हम्म. कुठं आहे ते हीतच आहे का रे ते म्हजे जंगलातला आहे का ते मंदीरात गेलता ते.
हा फॉरेस्ट म्हणजे असं गड आहे ना मोठा सगळं झाड तिथं झाडी सगळ वातावरण ब पाऊस पडल्यावर हा गड एक हाय, मठ बाहेर तिथं असं मंदिर दगडात कोरलेला मूर्ती आहे. नवनाथांची मूर्ती आहे. असं दगडात कोरल्या गणपतीची मूर्ती जाताना आणि वर हाय ते त्यांनच अस आशा रोड अश्वारूढ पुरता
हा, हा, हा,
भारच येतं वर पण तिथं वर मज्जिद आहे काय वर? तथ हा तिथ त्या झाडाखाली तिकडे काय गेलो नाही तिथं बसलो थांबलो मग ह येताना जरा रंकावर थांबलो.
कुठं? रामलिंग असतान.
हा इथं पैसंबेला ते नाही आयच्याकड नाही.
हा.
पैसं बेला, पैसं बेला.
दुसरं आहे कुठलं?
हा तिथं त्यांचंच आहे तिथे रामलिंगच देवस्थान म्हणून भारी आहे ते पण तिथं, पाणी बिणी येत तिथून खाल न आता पूर्ण भरलेला असते पावसाळ्यात, आता आता व्हिडओ बघितला पोरांनी पाऊस पडलेला होता परवा आपल्याकडे. पूर्ण पाण्याने सगळं हे झालतं भरलेलं
मग एक पाऊस होऊ दे की जाऊन येऊया.
तेच की पाऊस झाल्यावर जरा वातावरण येतय चांगलं आणि
तवाच गेलेलं बरं आहे. सकाळ काल चाय ते काल चा ह हा
मूर्तेय
तर तो गाडी टाक किती येताना केला किती किती लांबाये ते? बावड्यातन.
बावडेत नाही येताना येताना.
येता येताच हाय होय?
पंधरा वीस किलोमीटरवर आहे. पंधरा किलोमीटर येताना जवळ हा. येता येता आलो भारी होत तिथं पाणी बिणी येत हुय अस पिंड तिन कोरले
तिथ जाऊया काय ते कर्नाटकात एक मंदिर आहे बघ
ते हेला
हा मग तिथे कुंड आहे ना मोठं तिथं. हा हा हा तिथे कुंड आहे ना मोठा एक. म्हण एक मात जंगलाच असल्यागत आहे मंदिर ते एक दोन हा एकदान पाऊस झाल्याशिवाय तित भारी वाटत नाही जायला बावड्याला भारी होय की पण ते कसं आहे आपण तिकडे गेलो नाही ना कधी जास्त खाली हा होय. तिकडे कधी केली की ख म्हणजे हंपी कडे कधी गेलो आपण?
नाही खालती गेलं नाही कधी कर्नाटक साईडला आपण.
तेच की जाऊन येउया एक दिवस आता.
हम्म सुट्टी काढून तुम्हाला सुट्टी कधी असत्या?
बघायचा आता कधी होतंय.
हम् हम् हम. दोन दिवस काढायच दोन दिवस जायचं.
हम चालते की शनिवारी रविवारी.
नाहीतर मैसूर उटी ला गेल तरी पण चालते.
म्हैसूर उटी ला काय ह्याच आहेत वाटत नुसतं बघायला
भारी ती च्याच मग ते टी फॅक्टरी आहे. चॉकलेट फॅक्टरी आम्ही गेलतो की आमची सेकंड यर ला कॉलेजमध्ये गेलती ट्र्रीप
हा हा
तवा गेलतो आम्ही भारी होत तिथलं वातावरण सगळं असं
म्हणून म्हणलं ते नाही नाही मंदिर पण बर आहे ते मंदिर बघायच होतं
हां हां हां मंदिर होय ते?
हम्म
काय तिकडची एवढी माहिती नाही बा मला. कर्नाटकातले इति साईडचे बर. काय माहिती हा हा ह. गेलते आपल्या इकडची गावातली पण कोणकोण विचाराय पाहिजे.
हो आणि कस गर्दी पण लय नसत्या.
हा
घरी मुले अस काय वाटत नाही चांगलं बरं
हा चालते मग तिकड तला बघायचं ना गगन बावड्यात बघायचं निवांत होते
आणि मैसूर, उटी ला पाठवतो नाही का आम्ही, काय शेप अ जेवणाच काय करा ह्याच्यात नेहलत गाडीत ना.
जेवणात म्हणजे आता तुम्ही करून घेऊन गेलात काय वाटत?
हा!
करून घेऊन गेला असं वाडतय.
नाही तिथं जाऊन केलं, खर आचरी तिथं ने नेलता ना आम्ही, आपल्याकडच जेवण मिळाया पाहिजे तीथ. तिकड जास्त पण असले नसते ना सगळं.
हा! होय म्हणजे काय हे भात असल्या की
सम भारी हो त मैसूरचा.
कुठं नेमकं, कुठय ते ओटी मध्ये, मैसूर मध्ये येत.
मैसूर मदे आहे ते पॅलेस. म हा म तिथन उटी, ला गेलतो आम्ही मैसूर उटी. करून
गडबडीमध्ये त्याच बी आवरणा. आणि आमच धारेशीव बी पी मागयला कायतीं कोणाची? ते हा हा हा हा
कबर होती तिथं बघितलं होती ती दाखवली, बारूत तेच बघायला सगळं. हा व्हय तिकड नुसता मा स ते जास्त जेवन, नॉन व्हेज, जेवण जास्त सगळं.
हा किती जण गेलता रें तुम्ही? काय?
आमी काय कॉलेज मधले गेलंतो सगळी.
बसन बसनच गेलता ना हा.